हॅलो.
हॅलो, आवाज येतोय?
हो हो येतो ताई बोला ना.
काय म्हणते तब्येत तुमची?
हा ठीक आहे तुमचीच.
आमची मजा, चहा पाणी झालं. पाऊस चालू आहे आमच्याकडे मस्त.
होय का? आमच्याकडे ऊनच पडलंय.
हो का आमच्याकडे चांगला पाऊस आहे मस्त. थांब थांब. माझी फ्रेंड आहे. माझी ऑफिसचा फ्रेंड आहे ऑफिस ऑफिसचा फ्रेंड आहे मी करते थांब. काय म्हणता, आमच चालू मस्त चहा घेणं चालू आहे पाऊस चालू आहे मस्त बारीक बारीक.
आठ दिवसापूर्वी एवढा पाऊस होता ना म्हणजे अक्षरशः नको नको झालेलं.
हो का? नाही आमच्याकडे आहे पाऊस. असं, मग काय लोणंच वगैरे करताय की तुमच्याकडे पावसात.
हो हो आमच्याकडे लोणचं करतात ना. तुमच्याकडे?
आमच्याकडे करता ना आम्ही कैरीच करतो. लिंबाच करतो लिंबाचं खूप आवडं आम्हाला. त्यानंतर कैरीचा मुरंबा पण करतो आम्ही.
हो आम-आम्ही कैरीचच करतो लिंबाच एवढं काय आमच्या करत नाही. लिंबाचं कसं करतात ते मला एवढं माहीत नाहीय.
लिंबाचं का? सोपं असतं ना लिंब आपले काय मस्त आहे थोडे कच्चे लिंबू आणायचे. ते त्याच्यात बारीक खापा करून घ्यायचे चार एका लिंबूच्या चार खापा केल्या का त्याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि ते ना एक कु- कुकरच्या शेट्टीत टाकून द्याय कुकरमध्ये आणि ते एक शिट्टी झाली का त्याचे ते नरम होतात ना.
हा.
मग त्यात तुम्ही वरून तुम्हाला साखरेचं करायंच हाय की गुळाच कराययं, त्याच्यावर ते टाकून द्यायचं फक्त. आणि तो एक दिवस तसंच स्टोर करून ठेवायचं भांड्यामध्ये. मग ते तेच हो लिंबाच लोणचं गोड असत गोड आंबट.
होय का?
हो आणि तुम्हाला वाटलं तिखट तुम्ही तवा तिखट पण टाकू शकता, आम्ही नाही टाकत. आम्ही फक्त गुळ टाकूनच करतो.
लिंबमध्ये कुकरमध्ये आपण शिजत ठेवतो त्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं का असेच? शिजवायचे.
नॉर्मल पाणी टाकायचं नॉर्मल. थोडंसं पाण्यात जायला तर हा म्हणजे ते चटकायला नक पाणी टाकायचं बसं.
ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये
हा गुळ किंवा साखर टाकायची. आणि तुम्हाला वाटलं तर थोडसं. एक दिवस ठेवल्यानंतर मी चांगल्या मुरून जात ते आणि मध्ये नंतर काचेच्या बरणीत ठेवून जायचं. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही खायच ते.
लगेच खाऊ शकतो का आपण ते?
हो दोन तीन दिवसात मुरून जातं चांगलं प्रॉपर ते.
होय. मग ते गुळाचं किंवा साखरेचं परत पाणी तयार होतं का?
हो त्याचा पाक तयार होतो ना तुमचा गुळाचा किंवा साखरेचा.
अच्छा त्यामध्येच ते मुरतं का?
हो हो, परंतु टेस्टी लागते जेवढं जास्त मुरत ना तेवढं छान लागतं.
अच्छा गोडच असतं का ते?
हो गोड असतं तुम्हाला तिखट हवं काही तिकट पण करतात, पण आम्ही माझ्या लहान मुलामुळे आम्ही गोडच करतो घरी.
हा आता तरी लिंबू किती स्वस्त झाले अवो.
मग आता पावसाचे पावसाचे आ लिंबू स्वस्त होतात उलट करायला पाहिजे. आपण काय करतो जेव्हा महाग असतं तेव्हा बनवतो आणि जेव्हा स्वस्त असतं तेव्हा त्याला व्हॅल्यू देत नाही, असं होऊन जात
पावसाळ्यामध्ये आता लिंबू एवढे स्वस्त झालेत, उन्हाळ्यामध्ये ना. तुम्हाला सांगते दहा रुपयाचे दोनच यायचे, वीस रुपयाचे तीनच यायचे, एवढ लिंबू महाग होते.
अहो आमचे दहा रुपयाला एक. एकच भेटायचा.
हो हो आणि आता एवढे लिंबू एवढे लिंबू बाजारामध्ये आलेत का नाही म मला वाटते दहा रुपयाेची पाच सहा देतात, एक रुपयेला एक येते लिंबू.
बरं बरं बरं बरं. मग कैरीच-कैरीच पण करत असाल ना तुम्ही? हो करून बघा करून बघा, नक्की खूप टेस्टी लागत
अगदी थोडसं आधी करून बघते. चार पाच दहा बारा लिंबूच आणि जर ठीक ठीक वाटलं तर दुसरं करायला घेईन.
बरं बरं बरं बर.
आम्ही म्हणे कैरीच करतो अहो ताई.
आम्ही पण कैरीचं करतो, गोड आंबट करतो आम्ही खूप छान.
नाही आम्ही तिखटच करतो म्हणजे आम्ही काय करतो कैऱ्या आणतो आणि त्या म्हणजे असे कटिंग वगैरे. करून एक दिवस उन्हात असं वाळत-वाळवतो. संध्याकाळी त्याला नादत्यात तेल म्हणजे असं हळद मीठ वगैरे लावून रात्रभर ठेवतो भिजत.
हो बरोबर आम्ही पण असंच करतो.
दुसऱ्या दिवशी मग त्याची फोडणी तर मोहरी. किंवा मेथ्या, धणे वगैरे म्हणजे असेल ना म्हणजे असं लसुन ते सगळ बारीक वगैरे करतो आणि मग त्याला असं मिक्स करून ठेवतो. आणि मग तेल वगैरे गरम कर, लाल तिखट लसूण जास्त वापरतो आपलं लसुन त्यामध्ये मुरला ना लसुन छान लागतो खायला
मग तुम्ही तेल कुठलं वापरता? शेंगदाण्याचं वापरता का सोयाबीनच वापरता मग त्याला?
काय म्हणला?
तेल कुठलं वापरता? सोयाबीनच वापरता कि
तेल कोणतंच भा वापरतो, शेंगदाणा जेमिनी जो आपण घरात खात असतो ना सूर्यफूल ते कोणतं पण तेल अव म्हणजे असं जरा उकळून घेतो आणि थंड झाल्यानंतर मग त्या. च्या मध्ये ओततो आणि मग एका बरणीमध्ये वगैरे भरून ना. ते आठ एक आठ ते प कुछ स्टोर करून ठेवतो. तो हात लावत नाही, उघडत नाही. हवा बंद डब्यामध्ये भरतो आणि मग त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर ते मुरलं ना असं म्हणजे एकदम पूर्ण त्या लोणच्याच्या फोडी ना वरती अशा तरंगाय पाहिजेत, एवढा थर यायला पाहिजे असा.
बरं बरं बरं बरं आणि तिथं पाणी पळयचं ना का कैरीच्या लोनच्या मध्ये तर सगळं लोनच.
हो हो लोणचं आतीच म्हणजे लगेच त्याला बुरशी येते, जर तीला असं पाणी वगैरे कमी पडलं तेल काय कमी पडलं ना, की लगेच बुरशीे येते अहो ताई ते
इव्हन कैरा सुद्धा गोड नाही घ्यायच्या कैरा
नाही आंबट. कुयटा म्हणजे असं केसरी असतो केसरीे म्हणजे आपण चोकून खाण्यासारखा केसर असतं. त्या कुलट्या त्यात कच्छी कैरी घ्यायची, मग ते लोनचं बघा छान होतं ताई. एक पंधरा दि तर आपण म्हणजे असं थोडं थोडं असं काढून जरी खाल्ल ना, जेवढे आपल्याला गरज आहे ना तेवढंच काढून घ्यायचं, नंतर परत तसंच हवा बंद डब्यात ठेवायचं. नाहीतर लगेच खराब होतं अहो ते.
आणि काय म्हणता मग तुम्ही त्याच ते उरलेल्या याचं ते असते बघ आंब्याचे कोय असते बघा, त्याचं पण काही बनवता का?
नाही आम्ही ते कटिंग करतानाच म्हणजे, ते कोयट्या सकडेच कटिंग करतो मग ते खाताना असं छान लागतं ना ते कोय
हो का तुम्ही लोणचं टाकता का ते म्हणजे?
हो हो आम्ही ते एकाच एक जर कैरी असेल ना, तर त्याचे आम्ही चारच म्हणजे अशे भाग करतो. ते कोयट्या-कोयट्या सकटच आम्ही वापरतो. आम्ही
ना त्याचं मस्त पैकी त्याला आम्ही आमच्याकडे गिद्दू म्हणतो आम्ही त्याला आम्ही ना क-कट करून तो बॉईल करतो मिठाच्या पाण्यामध्ये आणि ते उन्हात सुक वाल ठेवातो तितके सुंदर लागतात ना सुकल्यावरती एकदम कडक, एकदम मस्त लागतं.
काही काही लोकं अस म्हणतात ना, ते मिठातलं आंबा वगैरे करतात म्हणजे असं शिजवून मिठ मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे टाकतात बहुतेक.
हम तेच ना मग ते बॉईल करायचं ते कुकरची शिट्टी घेऊ मग ते खूप सुंदर लागते बापरे आम्हाला त्याच्याचे खूप जास्त आवडतो.
हा कोकणामध्ये वगैरे असं करतात आहो ते.
हो का आम्ही ना करतो ते छान लागतं. आणि ते वेस्ट पण जात आणि युज पण होत आणि ते चांगलं पण आस हेल्दी शरीरासाठी.
आणि काहीतरी मच्छी वगैरे किंवा असं आपलं रोजचा रस्सा वगैरे बनवताना त्यामध्ये टाकतात का आंबा.
हा. नाही नाही ते नाही माहिती मला. नाही ओ आंबा कसं काय टाकतील. आंबा आणि मच्छी तर खूप ऑपोजिट आहे.
नाही नाही टाकतात मी बघितलंय. काही काही असे रेसिपी आहेत ना आंबा वगैरे घालून असे ते रेसिपी बनवतात.
बापरे, हो का? मी नाही पाहिले बाबा अस काही.
नाही ते मिठातला जो आंबा असतो ना, तो म्हणजे असं घालून अशी रेसिपी बनवतात म्हणजे असं कोकणात वगैरे. असं मी पाहीलंय. छान लागत मग आंबट वगैरे असं कैरी घातलेली. कैरी घातलेली काय म्हणतात कच्चे वगैरे
ती मुरांबा वगैरे बनवता का मग, मुरंबा बनवता का?
हो हो मुरंबा आम्ही बनवतो ना, गुळंबा म्हणतो आम्ही त्याला.
अच्छा मी मुरांबा म्हणतो मी साखरेचा बनवतो.
छान म्हणजे असं जरा पातळ सालीचा आंब असतो ना तो जर असा खिसायचा पा आणि खिसायच आणि मस्त पैकी असं कढईमध्ये वगैरे. गुळ वगैरे शिज-शिजवाय टाकायचं. थोडा तुपामध्ये परतलं ना
हो तुपामध्ये आणि त्यात इलायची पण टाकायची, फ्लेवर लागतो ना. हो हो बरोबर. आम्ही याच बनवतो. निल-निलम कैरीचा बनवतो. तो पिकलेली असते ना निलम कैरी तिच बनवायचं, मग ते जास्त गोड लागतो छान. बर बर बर.
मुरम
खुप कोणाला टिफिल द्यायला बऱ्या असतं, त्यांना कधी काही नसल्या का बनवायला. थांब दोन मिनिटं हो. ते मुलांना बरं टिफिनला कधी काही नसलं, तर टिफिनला द्यायला बरे आहे पोळी आणि मुरंबा खायला.
आवळ्याचे पण बहुतेक आमच्याकडे मुरंबा बनवतात. मोर आवळा
आवळ्याच नाही आमच्याकडे आम्ही आवळ्याचं लोणचं बनवतो.
नाही आमच्याकडे तो मोर आवळा असतो ना बाजारामधून आणायचा आणि त्याला पण असं मस्त शिजवायचा. असा गु आणि त्या गुळाचा पाक वगैरे करायचा आणि त्याच्यामध्ये तो मुरत ठेवायचा. एकदम इतका छान टेस्टी लागतो ना आवळ्या मुरंबा. तो पण म्हणजे आणि आवळा, आवळा शरीरासाठी आपल्या खूप
खूप पौष्टिक आहे. शरीरासाठी, पोटासाठी त्यानंतर केसांसाठी पण छान आहे आवळा त्यो.
आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं‌. ते आपल्या शरीराला खूप पित्ताला किंवा म्हणजे आपल्याला जर भूक वगैरे लागत नसेल हे
तर ते आणि इव्हन तुम्ही, आवळा कच्चा जरी खाल्ल्या ना नुसतं. तरी सर्वात बेस्ट, खूप चांगलं. हो एकदम
त्याची तुरट टाईप त्याची कशी आवळा कांडी वगैरे बनवतात.
हो. आत आम्ही आवळा कॅनडी पण बनवतो. मस्त खारट आणि गोड दोघं बनवतो, ते बरे जेवना नंतर. खायला जरा,
हो हो. आवळा उपयुक्तच आहे.
हो खरंच. खप गोष्ट हेल्दी असतं, पण ते आपल्या गोष्टी माहीत नसतं काही. आपण मेडिसन घेऊ पण अशी हेल्दी गोष्टी खात नाही, असं होऊन जातं.
आणि जास्तीत जास्त हे. पदार्थ आपण बनवतो ना ते गुळामध्ये बनवायचे. गुळामध्ये कसं लो असत ना. ते आपल्या शरीराला आवश्यक असतं लोह. साखरेमध्ये एवढं प्रमाण असते ना साखरेचं
नाही नाही बरोबर आहे, साखर आणि साखर खूप हानिकारक आहे. साखरे पेक्षा गुळ तुम्ही शिरा सुद्धा गुळाचा बनवा चहा असेल चहा सुद्धा गुळाचाच बनवा ते, खूप आयुर्वेदिक असतील गुळ म्हणजे.
हो आणि सेंद्रिय गुळ वापरायचा.
हो हो. आम्ही तोच वापर तर आम्ही साखर वाप
साखर कशी केमिकलने बनवतात ना.
आम्ही साखर वापरतच नाही घरात आमच्या म्हणजे नसतेच साखर.
लोह मॅग्नेशियम वगैरे सेंद्रिय गुळ वापरल्यामुळे कसं श त म्हणजे आवश्यक ते, पोषण तत्व वगैरे भेटतात आपल्याला गुळामधून. आणखी कोणत्या प्रकारचं लोणचं वगैरे बनवतात तुमच्याकडे? हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो.